हॅलो!
हां बोल.
बोल हा बोल की.
का म्हला वैषाला.
थांब दन म्ह आहे जि कंपनी. तखरु मु द खा हॅलो! आता बघ मी वर्षात भरतोय हजार रुपये बारा हजार पर्यंत आतापर्यंत भरलोय हा बारा हजार. पर्यंत हा तर वर्षाचा काळ किती होतय बघ जरा.
हा.
वर्षाच काळ बघूया किती होते हजार रुपये भरलास तर.
तू आता भरलायस किती?
हजार रुपये महिना झाला एक वर्ष झालं बघ.
महिन्याला बरायला आहेस तू?
हा.
एक वर्ष झालं मग बारा हजार रुपये झालं.
हा बारा हजार रु. झालं मग किती भेटते प्रॉफिट र प्रॉफिट किती भेटणार मला? एक वर्ष, एक वर्षाचा रे. आता आपण दहा वर्ष पाच वर्षाच चालवलं ना एक वर्षाच.
हा एक सेक एक सेकंड थांब हजारज. अरी ठीक आहे.
खर एक वर्षाच नसतं सोड तीन वर्षाच मिनिमम आहे. मिनिमम तीन वर्षाच असते खरं आपण काढून बघूया तेवढं बघं ना.
एक सेकंड.
पुढची एस आय पी एक वर्ष भरलं तर, तुला दर महिन्याने एस आय दहा टक्के एकूण रक्कम किती तूझी पंधरा टक्क्यांचा झाली, एक सेकंड आता टक्के किती झाल तुझ?
तू तर, हे बघ रे बारा टक्के न बघ की.
एक सेकंड काढालोय, थांब एक सेकंड. दहा टक्क्यानं होतय किती माहिती हाय काय? सातशे रुपये प्रॉफिट होतय दहा टक्क्यांन.
सातशे रुपये न
हॅलो! हा दहा टक्क्यान बारा टक्क्यान म हा, सातशे रुपये प्रॉफिट होतोय. सेव्हन हंड्रेड हा सातशे रुपये.
पंधरा टक्के
आठशे रुपये होतयं पंधरा टक्क्यान. एक हजार रुपये प्रॉफिट होतेय.
अ हे बघ काय पाच वर्षाचं बघ हा आणि प्रॉफिट पंधरा टक्केने, पंधरा टक्केने पाच वर्षाच्या.
टाकलोय की तुला. अ तुला मॅसेज केलोय की, पंधरा टक्क्यानं प्रॉफिट किती होतय, माहित हाय काय? तीस हजार रुपये काय तर प्रॉफिट होतय बघ.
पाच वर्ष
तुला मी सेंड केलोय, त्या मध्ये बारा टक्के हा पाच वर्षाच पाच ते चाळीस पर्यंत आहे, आणि सदुसष्ट वर्ष आणि बारा टक्केने पण पाच ते चाळीस वर्ष आणि सदुसष्ट वर्ष आहे.
मी जे भरतोय नव्ह, त्यात काही नाही पंधरा टक्केन भेटणार पण पाच पाच वर्ष भरला तर.
पाच वर्ष मग किती आहे? बघ किती साठ हजार रुपये भरणार तो बारा पंचेे साठ आणि नव्वद हजार रुपये येणार तुला. हा, पंधरा टक्केन म्हणाय गेलं म्हणजे वाया गेल.
मी जे भरतोय त्यात, लिहिलंय पंधरा टक्के रे.
आता मला सांग तू भरलेस?
लॉस मध्ये चालोय. तिथं मायनस झालयं लय.
हा.
हा.
एक मिनिट आ -आता भरलेत टोटल भरलेस किती सांग रक्कम मला?
मी थांब पंधरा हजार.
काय? हॅलो! एक मिनिट आणि प्राँफिट किती दाखवालय.
सातशे नव्वद रुपये.
हं आलो एक मिनिटं. म्हणजे
चारशे नव्वद.
प्रॉफिट किती मग, पाचशे नव्वद?
चारशे चारशे.
चारशे नव्वद.
नफा घालवला सगळा.
साडेतीन टक्के हा ते तरय साडेतीन टक्के भेटले.
बोल की.
त
नाही करब नाही वाटत नाही गवले खली नाही लाग नाही नीघाले जरा जरा किती
तेवढंच तिथं पण दाखवलं साडेतीन टक्के.
हम्म.
तीन पॉईंट अडतीस.
हा. ते बघलेच तू मिडक्यात मध्ये नाही.
मीड कॅप
वेिकड की
त्याची कॅप म्हणून.
अरे हा पा
क्रिकेट नाही रु आहे
ह
ल ते पलटी मारयला येना बगा मला फिरालय नुसतं ते. चल ह एक मिनट तुझ्यावर टाकतो काय हॅलो.
हम् हम् हो टाक.
एच डी. प एफ सी फेक्सीना फ मिड कॅप हा एफंी एच डी एफ सी फ्क्सी फ्लेक्सी काय कराय ना मिीड कॅप फंड
मिडक्या टाकू हा टाक मिड कॅप.
मिरत आहे. अ थांब नेट गेलं बोंबलाय.
ह
ह न
केवढं टाईम लागतंय र तुला.
अरे नेट डिस्कनेक्ट झालंत रे लोडो व्हयलय.
हम् हम.
तू काय जेवलायस का.
हो या कामाला जायचं नव्ह आता.
अ बघ काय म्हणते रे अ हो दीर्घकाल एस आय पी साठी चांगला फंड मानला जातो पन तो एच डी एफ सी फ्लेसी मीड कॅप फंड असं लिहिलं याचं प्रत्यक्ष एच डी एफ सी कॅप फंड. एक मिड कॅप फंड ऑफ. फंड हा एक वेगळा फंड आहे तुझं फिक्सित कॅप फंड आहे काय मिड कॅप फंड आहे. दोन्ही वेगवेगळे फंड आहेत.
क्सी क.
फेक्स आहे ना मिड कॅप नाही आहे फेक्स कॅप आहे.
नाही फ्क् फ्लेक्सिका.
मिड कॅप नाही आहे?
नाही नाही त्याची.
ते कामध्ये दहा ते वीस वर्ष ठेवलं अस तर चांगला प्रॉफिट मिळू शकते.
हम्म हम्म. ह असलकुम. दहा ते वीस वर्ष चाळीस वर्षांपर्यंत ठेवायला पाहिजे मला.
बारा टके सांते ते. अरे काय म्हणते माहि का कमीत कमी दहा आणि बारा घेते ते आपल्या आता काढल तीन टक्के. ते तीन टक्की येत नाही हे बघ गेलास तर. एवढा खाली कुठला येत नाही दहापण डोडं लाॉँग ठेवू केलू नीत. थोडं वाढव जाणांना द आता मला तर ऐक की.
मिनिमम आपल्याला तीन वर्ष ठेवायला लागतील रे असा विषय आहे.
मि मिनिमम तू पाच वषू केलास तर चांगलं आहे रे.
काय प्रॉफिट येत नाही आपल्याला
हम प्रॉफिट येत नाही तीन वर्ष केलं असत तीन वर्षाच्या पुढं काय असेल ते प्रॉफिट कासान दुरत्व का इन्वेस्ट केलेली रक्कम वाढते ना मग ते यावर तुला टक्केवारी पण जास्त येते ना
हा
हा असा विषय आहे
मिनिमम आपल्याला तीन वर्ष ठेवायच पाहिजे त्या
मग तसं आपल्याला एक चाळीस वर्षी ठेवायचं म्हणल्यावर कस विचार करून ठेवा पाहिजे पैसे आपल्याला हा म्हणजे पैसे नाही देत आपल्याकडं असा विचार कडुन ठेवाय पाहिजे
होय.
ऐक की गोल्ड
हा.
अ. सव्वीस हजारनं चाललेलं
ह ते तर आहे ते मला आवडुन येत रे
ऐक की सव्वीस हजार
ह
चाललेलं दोन हजार सोळा ला आत्ता
मम्मी भात.
दोन हजार
आता लय वाढले बर
क्या कि किती वाटलं बघ की दोन तोळा काय दोन हजार सव्वीस ला एक लाख पन्नास हजार झालं ऐक काय त्याच्यामध्ये झाले की ते म्हणजे एक लाख चोवीस हजार रुपये वाढले दहा वर्षात
हम्म
पण
अगोदर तेवढं तेव्हा आपण घेऊन बसले असल तर बघ तेवढं डं आपण आमदार झालो असतो
गेलो आ चो तर आत्ता कि
मीथा वादक, दोन हजार तुम्हाला जर मी पाच हजार ब की दोन हजार सोळा मी फसतो तर किमान अंदाजे व्हॅलिटी आता तीस हजार ते पाच हजारच ऐक की पाच हजार झालं असतं किती माहितीय काय अठ्ठावीस हजार झाल अस किती फक्त पाच हजार च.
काय?
हम्म आणि जर मी पन्नास हजारच केलं असतं मी
हम् हम्, माझं ते घाट घालतोय मग ते तीन काय साडेतीन हजार घेतलेलो तेव्हा.
अय गो मग मग आता त्याची किंमत कीती असेल माहीत आहे काय?
ला जर काय तर हम्म, म अठरा हजार.
वीस पंधरा वीस हजार झाल, हां मग तेच की.
हम्.
समझ हा.
हम्.
तेवीस हजारला बरोबर आहे, एक एक एक तोळा काय तूर होत ना. दहा ग्रॅम. मग एक पन्नास हजार आपण गुंतवणूक केली असती तर आता किती झाला असं माहितीे काय ना दहा वर्षात.